हॅलो!
हॅलो! हा आता येत यावज हो हो हो आ हो जमलं जमलं आता मी तेच मी तुला कॉल रिटर्न करत होतो पण मी म्हटलं. तुझा येते का तर बघतो आ ती नाही तर मग मी तुला व्हॉट्सअपवरर मेसेजेस टाकत होतो आता.
हा हा हा हा नाही नाही जमलं ते मला वाटलं जमणार नाही मग.
जमला जमला.
बरं आहे ते हम्म तुम्हाला आता तुम्ही मोजले नाही का किती म्हणजे. किती मिनिटं झाले तुमचे प्रत्येक कॉलच्या खाली ते सेकंद दाखवून त्याच्या काढलं नाही काही
नाही प्रत्येक म्हणजे आपल्याला त्याच्यामागे कसं माहिती होईल किती काय झाले आणि किती काय येत आहे म्हणून.
तुम्ही अ हे बघा तुमच्या ते याच्यात. ते गेले ना तुम्ही आ फन फ्रेंडच्या टास्क मध्ये
हो
तर तिथे तुम्हाला खाली सेकंद दिसतात.
बरोबर बरोबर हो फाइव हंड्रेड सिक्स हंड्रेड हा हा त्याला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचंय. त्याला मिनिटमध्येध्ये कन्वर्ट करायचं बघा. बघावं लागेल बघावं लागेल.
हम्म मला का एकशे पाच दाखवत होत माझे एकशे पाच मिनिट
एकशे पाच झाले बापरे!
मीठ बहुते एक
बरोबर बरोबर आता बघावं लागेल मी पण काही चेक नाही केल्या.
हा हा हा
तर चेक केल्यानंतर ते आपल्याला माहिती होईल काय आहे काही नाही म्हणून
ह हे शिकस्टम आधी नव्हते बारा सेकंदाच आत्ता गेला वाटतं का नाही कारण करेक्ट बारा सेकंड झाले कॉल कट उरायला.
पण आपलाच कॉल होता काल दुपारी म्हणजे तेरा चौदा सेकंड पर्यंत चालला तर हॅलो अरे काल का म्हणजे ज तो दुसरा असेल दुसरा असेल. कला ना तर आम्ही चौदा मि बोललो. चौदा मिनिट काही तिक तर त्याला म्हटलं मग ते सरां्यांनी मसेज पण केलं ना बारा मिनट ववर कोणाशी बोल बोलला नको. नका बोलू म्हणून
हाा नाही मी पण त्या ग्रुपवर त्या ग्रुप वर मी पण बघितला होत ते एक जणचा अठरा मिनिटा लोक गेला होता.
हा हा तेच आणि माझा चौदा मिनिट समथिंग झाला होता बहुतेको चालला पण असता ना पण मग मीस हे केला. म्हणलं सरांनी सांगितलं तर समोरवाल्या पर्सांनी हा भाई म्हणते बराबर आहे म्हणते. कट करते म्हणते मग मी कट केला. मग काल आम्ही बोललोच नाही एकाच कॉल झाला तो आमचा काल आणि मग तुझ्याशी या्याला तर तू दुफारला तुझ्या बोलून झाल्यानंतर झाला वाटते त्याच्याशी बरोबर बरोबर
हा नाही तुम्ही मला एकदा केला त बारा मिमताचा कट झाला की तुमचा लगेच परत मला आला होता. कस काय तर पुन्हा आपण बारा मिनिटं बोललो होतती.
बरोबर बर हा आणि त्यानंतर मग त्याला लावलं होत मी फोन त्याच्या चौदा मिनीत समथिंग समथिंग झाला होता.
हा हा हा
असस्ता काय म्हणते आणखी
आमख काहीच ना बा काय सतत तर काही आता आम्ही इकडं डिग्री झाली की काय बँकिंगचा अभ्यास करायचा विचारे माझा
चांग आहे ना कॉम्पटेटिव्हसाठी
हा कारण आम्हाला म्हणजे कंपनीमध्येध्ये जास्त काही पेमेंट नसते ना तथ आणि काम पण जास्त करून घेतात तेी
सगळ्यांना तेच आहे र आहे भाई आम् आता मी जुनियर इंजिनिर झालोझ्याडे पी जी कम्प्लीट आहे एम कॉम डिग्री अकाउंटची तरी पण सॅलरीचा खूप इशू आहे.
मगणे हा तेच तर त इकड कॉम्पिटेटिव्ह मध्ये कसं. इकड समजा जर लागून गेली जक्तच
टेन्शनच नाहीा टेन्शनच नाही फक्त एवढंच आपल्याला दोन दोन वर्ष कंटिन्यू द्या लाात त्या पर्नली आणि सगळ्या गोष्टी अवॉइड कराव्या लागतात आपल्याला तेव्हा ते होते.
तेच का नाहीझ अभ्यास चालू आहे आता मी क्स लावलो आहे तिकडे संभाजीनगर सध्या ऑनलाईन इकड करालाय तू रुमवर हा.
सोबत एक दोन तास दिले तरी चांगलाय मग. माझे म्हणजे कस. ट्वेल ला माझ्यात म्हणजे टू थाउजंड नाईनटीनला माझा कंप्लीट झाला नंतर. ताईचं लग्न झालं आणि मग म्हणजे जानेवारी पासून आपला कोरोना लागला.
त्याच्यामुळे ते कोरोनामुळे माझे दन वर्ष एवढे ब्रे बेकार गेले आणि म्हणजे फुल एन्यमेंट आपण लहान. पनी कसा. कि स्विमिंग करायला असेल क्रिकेट खेळायला अरे प्रत्येक शोक कला आम्ही ते लुडो. आणि त्या कोरोनाच्या चक्करमध्ये लुडो खूप खेळलो आम्ही. आणि वरुन नाही का लुडो खेळलो. खेळलो मग वावरामध्ये ते असं जा जायचं. संध्याकाळी झाली का वावरामध्ये खारुताई वगैरे अ बघायसाठी. खूप केले आम्ही ते काम म्हणजे शेतावर वगैरे ते काकडी वगैरे खायसाठी नाही का. व तिथे स्विमिंग दिवसभर दिवसभर क्रिकेट आणि रात्री. सेंटर पॉईंट मध्ये माझं घर आहे या गावला सगळे प्रोग्राम तिथेच होतात सगळे लोक. माझ्याच घरी टी व्ही बघायसाठी तर मी एक. होम थिएटर अटॅच केला होता एलसीडी ला आणि दिवस भरतेच मूवी वगैरे. ते बघत होतो आम्ही हे पूर्ण अली बॉयची जेवढी पण गँग आहे तेवढी म्हणजे माझ्याच घरी मी आता आता एवढा मोठा पण झालो मी कोणाकडे नाहीत सगळे लोक माझ्या माझ्याच घरी येतात. सगळं माझ्याच घरी हा काही टेन्शन नाही काही नाही काही नाही.
तेच तर कोरोना मुळं खूप साऱ्या गोष्टी कोरोना डायरेक्ट बरबादच करून सोडले.
दोन वर्ष ह आणि आपण पण ते नोटीस नाही केलं ना यार की इन फ्युचर असं असं होणार आहे म्हणून.
तेच तर कारण कोरोनामध्ये. कोरोनामध्ये मला पहिल्यांदाच. स्क्रीन टचचा मोबाईल भेटला होता त्याच्यामुळे माझी दोनर्ष नीटमध्ये चालले गेले डायरेक.
अरे बाप रे.
हम्म. रिपीट करून समजा म दोन दोन वेळा रिपीट केलेले आहे. आणि नंतर इकड कॉलेजला ऍडमिशन घेतली मग. आरे ती मोबाईलची लतच बेकार आहे डायरेक्ट मोबाईल. मोबाईल पाहत बसला माणूस कि तो पाहतच म्हणजे त्याच्यातच गुंतून जात.
झालं ते माझ्यासोबत आता तेच झालं ना. दोन वर्षात आम्ही घरी बसून आहो तर का म्हणजे सहा महिने तर अवाइडच केला म्ही मोबाईल वबाईल सगळं. आणि मग स सहा महिन्यानंतर थोडा डोक्यात रा म्हणजे हा हाताचा ते आ बेल्ट वगैरे निघाले. चार बेल्ट लागले होते शोल्डरची क्रॅक होती तर हड्डी मग नंतर ते कंटिन्यू मग. साल ये इंस्टाग्राम, युटुब‌ कनटूनू स्क्रोल. कंटिन्यू कटन्यूला लागली मग तर आता कंटिन्यू ते सुरूच इंस्टाग्राम नव्हता माझ्याकडे होता पण ते आयडी बनवली होती बाकी की काहीस नाही. असं झालं आता कंटिन्यू सुरूच आहे आता पण तेच. आणि आता कस आहे आता असं झालं की अठ्ठावीस सुरु होतील काही दिवसानंतर आता असं झालं की पप्पा पण पासष्ट झाले मम्मी पण एकसष्ट जर दोन वर्ष मी गवर्नमेंसाठी येत्या दोन वर्षात झालं तर ठीक, नाही झालं तर ठीक. कॉम्पिटिशन भरपूर, आहे की नाही? नाही झालं तर मग, फीज आहे मग पंधरा हजार ची ड्युटी तीच आहे. तेच थोडासा विचार करत आहोत आम्ही. काय होतंय, ते बघेल. आता मी आठ-दहा दिवस, मी स्वतःसाठी देतो म्हंटलं. झालं कुठेतरी, ठीक. नाही तर, मग करतो म्हणलं दोन वर्ष गेले म्हणून पून्हा, माहिती होईल.
हा.. हा.
आणि विचार येते, आता प्रत्येक गोष्टीचा एक हादसा झाल्यामुळे माझ्या लाईफमध्ये. काय करू? काय नाही? समजत नाही अ.
तेच ना.
आता, बघू आता काय होतंय तर? काय नाही, समजेल आता.
हमं. नाही होईलच काही ना काही भाऊजी बघत आहेत म्हणले तुम्ही जॉब.
हो हो ते पण बघत आहेत समजेल आता.
भेटूनच जाईन.
हो. एक माझा म्हणजे माझ्या काठचाच आहे आपल्यापेक्षा माझ्यापेक्षा मोठा आहे तो. फाईव्ह इयर नी. तो मायनिंग इंजिनियर आहे इथे राजस्थानला. हा त्यांनी आता कंपनीशी अ स्विफ्ट केली स्विच केली.
हा हा.
तर आता गावी आला आहे व वन मंथच्या सुट्टया राहतात ना या पंधरा वीस दिवसाच्या. स्विच केल्यानंतर कंपनी नाही का तर असंच आमच्या जादूशी टॉप. पिकनिकाला माझ्या दुकानामध्ये मी होतो आणि तो अरे काय आहे अन्या अनिकेत दिसत नाही असं म्हणते तसं नाही तसं नाही तब्येत वगैरे कशी आहे सगळं सगळं सांगितलं त्याला. त्याता काय सुरू आहे तेच म्हटलं आता विचारीते म्हंटलं काय करू काय नाही. इकडे दोन वर्ष दे देऊ की प्रायव्हेट मध्ये जॉब करू कसा आहे अनिकेत म्हणते मी. मग म्हणत्यात, मी पण हो म्हणते प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते पण गर्व्हमेंट पेक्षा जास्तय म्हणते मला. त्याच्यापेक्षा? दू दोन मायनिंग इंजिनियरे. आणि आता कमीत कमी त्याला ह्याला सात, सात वर्ष ह्याला इंजिनियरे तो.
पेमेंट आणि सॅल, मी म्हणजे विचारत नाही कोणाला. मग कोणी कसा आहे प्रॉप ‌ पर सांगितलं तर ठीक आहे. नायी तर मग आ नाही तर मग इतंन पॅकेज आहे. मग आपण कसंय ते, करतो ना आप आपल्याला गेस आहे तर आपण. गेस करतोच भाई एवढं कसं असू शकते जास्त आहे पण तुला सांगायचं नाही. म्हणून त्याच्याबद्दल मी विचारत नाही आपण जर एकदम राहिला तर त्यालाच विचारतो नाही तर बाकी. की लोकांना नाही विचारत मग ते आपल्याला कुठेतरी अनकम्फर्टेबल फील होतंय बर. त्यापेक्षा नाही विचारलं तेच बरं राहतय. बरबर मी जास्त कमवतो पण आता तो पण स्टडीला लागला आहे तीन वर्ष आहेत म्हणजे माझ्याकडे बघतो म्हणते स्वतःला दोन तास रोज देता म्हणते कसा आहे आणि म्हणते. ते नाही रिटायरमेंटच्या नंतर जो आहे ना म्हणते फायदा. तो प्रायव्हेटमध्ये नाही आहे म्हणते एक वन टाइम देते म्हणते भाई आपना काम करतो.
हा तेच तर
त्या साठीच आता
गव्हर्नमेंटमध्ये सिक्युरिटी आहे ना लाईफ टाइम सिक्युरिटी आहे गव्हर्नमेंटमध्ये
हा प्रायव्हेटमध्ये तेच आहे म्हणजे आपण पत्नीच ऍड करायला गेला तर वेगळं चार्जेस लागते मुलीच वेगळं
ह
सगळ्याचं वेगळं आणि गव्हर्नमेंट मध्ये ते नाही आहे म्हणतंय. बघू आता काय होते तर ते पण विचार. सुबस सुरू आहे. मग तुझे बाबा काय करतात बाबा वगैरे.
मग टीचर आहेत ना.
अ हाव काय आणि फॅमिली किती लोकांची आहे तुझी
आम्ही फॅमिली मध्ये चौघजण आहे आम्ही
अच्छा लहान आहे कि
एक भाऊ. मी मोठा आहे ना माझा एक लहान भाऊ आणि आई बाबा.
अच्छा भाऊ काय करतो स्टडी सुरू आहे का?
त्याची पॉलिटेक्निक चालू आहे ना.
कशामध्ये ब्रांच? एक मिनिट अ तेवण सातशे सातशे हा आटो मोबाईल आहे का कोठे भेटते चार्जिंग मध्ये लिहू का? हो. चांगला आहे चांगलाशील का मी आता जाईन ते आणून देईन. त्योबा येशील. न आता जाईन मी आठ दिवसानंतर ठीक देऊन दे ठीक आहे ना. चांगलं हा बोल काय म्हटलं तू हॅलो चांगलं चांगलाय चांगलंय कोणत इयर सुरू आहे.
त्याचा आता फर्स्टचे त्याचे विषय बॅक लागले होते वाटते तर काय एक वर्ष गेलं म्हणतात बहुतेक.
म्हणजे फर्स्ट इयरचा हो हो मा म्हणजे कसं काय कसं कसं आहे. शेंडी नाही गेली का? अरे! सेकंड इयर ला ऍडमिशन मिळाली असेल नाता आपण ते सोबतचा पेपर द्यावा लागेल सगळ्या सब्जेक्टचे त्याला हो.
म्हणजे ऍडमिशन भेटते का पुढं समोर
हा हा फर्स्ट इयरचे बॅक आहे की सेकंड इयरचे बॅक आहे म्हणजे नाही नाही. सॉरी फर्स्ट सेमचे बॅग आहे कि सेकंड सेम चे बॅग आहे. दुसऱ्या भाज्या फर्स्ट सेमिस्टरच्या आहेत ना? अरे आता सेकंड सेमिस्टर चा रिझल्ट लागला तर काय झालं मग?
काही विचारला नाही मी त्याला जण पेपर्स नाही दिले वाटते नंतरचे मग ते आता त्याचं थोडंस कस. ते अकरावी बारावी पण ते चालू आहे ना साईडला तर त्याला वाटतं ते हलक्यात घेऊ राहिला समजा.
अच्छा त्याला म्हणजे त्यानी टेनच्या नंतर डायरेक्ट अप्लाय केला. फोल्ड रे, फोल्डींग मीक्सर घे अरे त्याला सांग अरे बाबा खूप प्रॉब्लेम होते माझे, आता किती चार वर्ष झाले ना? चार पाच वर्ष झाले, दोन वर्ष मी एक्झाम नाही दिली, म्हणजे एक्सिडंट मध्ये आणि एक वर्ष मी जॉब केलं, त्याच्यामुळे मला टायमिंग नाही मिळाले. एक एक दोन दोन मार्कासाठी माझे पेपर राहत होते.
असं झाल. ते त्याला विचारून बघ रे बाबा म्हणा, एक कोणतंच कर म्हणा एलेव्हनथ ट्वेल् मग सतरा नंबरचा फॉर्म भरून पण आपण ट्वेल्थ पण देऊ शकतो, तेवढा काही हेड्याक नाही म्हणा, पॉलटेक्निक आधी क्लिअर करून टाकं म्हणा त्याला
हाव ना ना त्याला सांगावं लागल तसं.
नाही तर खूप